ह.
नमस्कार! ताई.
नमस्कार! ल ना जेवण वगैरे.
हो झालं झालं आत्ताच झालं. हा सुट्टी पोर घरीच.
हा आ शनिवार तर सुट्टीच घर. मग पो राना सांगता का कुठली हो हो झाले. पोरना सांगता का कुठले पुस्तकं वगैरे वाचायला, नवीन छंद म्हणून एखादं सग आण की आत्ता सुट्ट्या होऊन गेलेत ना.
होऊन गेले आहेत म्हणजे आता- आपल्याला जास्त मोस्टली इतिहास म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांचाच काळ आठवतो आणि तो आणि तो आपल्याला माहितीय पण आहे. आपल्या काळापासून तेच. गोष्टीं थ्रू किंवा पुस्तकां थ्रू असं सांगण होतं, माहिती होते आणि सांगायला गेलं. शिवाजीमहाराजं सांगणं म्हणजे ते. पूर्ण हे अूपूर्ण पडेल एवढं आहे, शिवाजी महाराजांबद्दल.
हो बरोबर आहे, कारण की शिवाजी महाराजांचा जन्म जन्म झाला तर ते बाराव्या वर्षापासूनच येला म्हणजे. शिक्षण घ्यायला लागले युद्ध युद्धाचा असुध्या म्हणजे. रणनीती असुद्या.
सगळ तेव्हापासूनच. करायला सुरुवात झाली, सोळा वर्षाच्या असतानाच त्यांचा राज्याभिषेक झाला.
राज्याभिषेक झाला, त्याच्यामध्ये मेन वाटा म्हणजे जिजाऊबाईसाहेबांचा चा आहे त्यांनी त्यां मुलाला एवढं भक्कम बनवलेलं होतं. हि आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहे.
तसंच आहे आता आपण म्हणतो की, शिवाजी महाराजांचा जन्म शिवाजी महाराजांचा. मुलगा जन्माला पण माझ्या आणि समोरच्याच्या असे अशेही लोक लोक आहेत किंवा मुलांना घडवायचं. पण म आपल्या घरापासून सुरुवात करा, याचा मुलगा असा आणि याच्या याच्या थ्रू असं
म्हणजे दुसऱ्याविषयी बोलण्यात. पेक्षा आपलं हेण चालणं खूप महत्वाचं
तेच महत्त्वाचे आहे. आता शिवाजी महाराजांच शिवाजी महाराजांची भरती भरपूर कारकिर्दी होती ते मुलांना सांगताना. आता हिरकणीचा बूरुज म्हणतो, आपण रायगडावर तो अजूनही ख्यात माझ्या मुलीला अजूनही ती गोष्ट सांगितली तरी त ती आवडते. जेव्हा सांगितली तेव्हा तिला नवीनच वाटते ऐकायला.
कारण की त अ शिवाजी महाराजांनी जेवढं केलेलं आहे तेवढं द म्हणजे आपल्यासारखं किंवा आजच्या काळात कुणालाच होणार नाही. येती गोष्टी कोनालाच नाही हो. कारण की एवढे मोठे मोठे किल्ले जिंकणं एवढं म्हणजे ते जेव्हा दिल्लीला गेले. अ आग्र्याला आग्र्याच्या इथून सुटका घेणं तर एवढं कठीण काम होतं. तर त्याच्यातून डोकं लावून आत मी मी विशेष म्हणजे त्यांना भेटले जे मावळे होते ते तेंच्या जीवा खूप जीवाच्या पलीकडचे मावळे होते. त्यांना खूप म्हणजे जीव लावला आणि त्यांनी ते अ करून दाखवलं. म्हणजे त्यांनी जे वचन घेतलं होत स्वराज्य स्था तेचा पूर्ण कंप्लीट केलं.
पण त्यांनी स्वराज्य म्हणजे त्यांची स्वतःच नाही त्यांनी मावळ्यांना घेऊन आणि मेन म्हणजे त्यांनी स्वतः जेवढ्या जाती जमाती तेथें एकत्र आणून ते काम केलेलयं कोणी भील्लं होतं तो कोणी चांभार होतं तो कोणी खूप खूप कास्ट होतं तेच्यामध्ये त्यां सगळेच बंद
ती त्याच्यामध्ये पूर्ण सामावलेल्या होत्या. आणि त्यांनी त्यांची मेन म्हणजे ययाति कादंबरी पण आहेत. तेच्यानंतर संभाजी महाराजांची छावा आहे हो पर्व आहे हो.
हे सगळ्या कादंबऱ्या.
होय होय खुप म्हणजे त्याच्यामध्ये माहिती पण तेवढ्या प्रकारे अ चांगली दिलेलीयं आपल्या लेकरांना पण सांगू शकतो. कि बाबा ययाती कादंबरी वाच म्हणजे तुला समजेल शिवाजी महाराज काय होते आणि कसे काय केले त्यांनी कसं जिंक ल. त्यांनी त्यांच्या आईला किती मान दिला आणि परस्त्रीला सुद्धा कित ती मान दिला हे स ह आजकालची सद्य स्थिती प अशीयं कि एखादी रस्त्यान कोणी एखादी लेडीज जाती तर तिला अ बघणारे पुरुष किंवा पोर म्हणा लहान वयात
फक्त डोक डोक्यावर टिळा लावून मी छत्रपती म्हणतायेत. ह मनात छत्रपती व्हायला पाहिजेला ल म्हणतात. म्हजी आम्ही टिळा लावतो आन आमी शी शिव भक्त त्याला काय अर्थ नाही ना त्याला काय अर्थ नाही ना.
जयंती साजरी करा पण मग मनात पण तसच ठेवायला
तसं वा तसं वागणूक ठेवणेे ठेव ठेवणं गरजेच नुसतं टिळा लावायच दाढी वाढवाय ची आणि अ त्या हातात कडे ते का कानात बाळी वगैरे घालून शिवाजी महाराजांचं रूप धारण सारखं करून फिरणं
नाही ते रूप धारण तर कधीच होणार नाही.
क फक्त ती तसं राहायचं राहायला पाहायचं आणि परस्त्री गेली का उठून पाहायचं मग त्याला काही अर्थ नाही ना की नुसतं नुसता देखावा तो वरून किन मी शिवभक्त हाय असं शिवभक्त म्हटल्यानंतर म्हणून आतून पाहिजे ना शिवाजी महाराज.
आतून पाहिजे हो हो सन्मान केला पाहिजे. आदर केला पाहिजे, त्यांना किती आदरान म्हणजे लोक दुसरे माझ्या शेजारच्याची आई म्हणजे माझी आई चा आहे माझ्या आई समानच आहे ती तेचि बहीण म्हणजे माझी बहीन हिनच आहे हे जास्त रुजलं पाहिजे.
आता हे इंग्लिश मीडियमचा विषय घेतला पण इंग्लिश मिीडियम मध्ये सुरुवातीपासून आपण जेव्हा मराठी मीडियम मध्ये होतो सुरुवातीपासून अ श सेपरेट शिवाजी शिवकालीन इ तिहास सारखं होतं सेपरेट पुस्तक होतं आपल्याला. आता हे पोरं एवढं मोठं झालं. हॅलो आव मध्ये कोणाचा आवाज येतोय का?
नाही नाही. नाही नाही मीच बोलते बोला मीच बोलते मीच बोलते.
हा म्हणजे आता आत्ताची ही इंग्लिश मिीडियमला पोर टाकतात यांना अजूनही शिवाजी महाराज माहिती नाही फक्त जयंती साजरी करतात. एवढंच करतात आपण लहानपणी असतो ना आपल्याला म्हणतो ना तिसरी चौथी पर्यंत सगळ शी शिवाजी महाराजांच्या बद्दल असे होते शिवाजी महाराज तसे होते. आपले पालक म्हणा आपले आजो आजो आजोबा म्हणा. हे सगळं सांगाय आच्या पोरांना फक्त एबीसीडी शिकवा एक दोन शी वन टू थ्री शिकवा स्पेलिंग पाट करन त्या एवढंच माहिती एवढंच माहिती अन फक्त ज्या दिवशी ह हे कार्यक्रम होतो त्या दिवशी तेवढा एवढंच सांगितलं जातं पूर्वा इतिहास काहीच सांगितला जात नाही.
इतिहास म्हणजे चौथीला आपला डायरेक्ट इतिहासाच पुस्तकच होतं हे सगळं शिवाजी महाराजांचच होतं हो शिवकालीन इतिहास. हो आणि त्याच्यामध्ये राज्याभिषेक. कस केलं किंवा मग त्यांच राज्या अभिषेक झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं हो जन्मापासून ते त्यांच पूर्ण आयुष्य त्या शिवकालींमध्ये घातलेलं होत म्हने. आणि मेन म्हणजे ते हिरकणीच पण आपल्याला एक क कविता होती.
हो हो हो गोपनारी गोपनारी हिरकणी गडा गेली दूध घालायां परत माझ्या मुलीला ती अजूनही मी तिला जेव्हा ह ती गोष्ट सांगते ना तिला ती गाण्यातही म्हणून दाखवते आणि पूर्ण तिला गोष्ट पण सांगते. ती अजूनही तिला ती आवडते जेव्हाही ऐकली ना तेव्हा ती सांगते परत सांग मम्मा.
कारण की एक हिरकणी अ जे केली ते म्हणजे कोणीच करू शकत नाही आई काय करू शकते हे तिच्या माध्यमातून कळालेलं आहे.
फक्त आपली स्त्री स्त्रीच जे आहे ना हिरकणी म्हटल्याच आणि आज ह स्त्री आहे हिर कणी सारख्याच आहेत कारण एवढ्या ट्रेनचा प्रवास करतात एवढ्या म्हणजे एवढ्या लोकल ट्रेनने येऊन त्या फक्त मुलांसाठी धावत धावत त्या लोकल ट्रेनने अर्धा जीव धोक्यात टाकून ते लो ट्रेन ने येतात पळ चढता का फक्त मुला बाळ
मुलांमुळ हो ते पण एक हिरकणीच आहे आजची स्त्री म्हणजे एक विचार तर केला ना आजची स्त्री भरपूर पुढं गेलेली आहे. आधीच्या स्त्रियांपेक्षा पण माणसांची प्रवृती बदललेली आहे. रस्त्याला थांबलेल्या स्त्रीकड बघण्याचा नजरा बदलून गेलेले
बदलून गेलेले आहेत जे त्यांची ती नजर जशीच तशी फक्त बोटावर मोजण्यासारख्याच अं माणसांची नजर आणि वागणं बोलणं हे दिसून येतो बाकी जिथलं तिथेच येते.
म्हणजे जसे तेच तशीच परिस्थिती राहिलेली आहे हम्म नाही तरी मग शिव हो मण खूप पुढं जातय खूप
प्रत्येक क्षेत्रात जाताय आणि घरातून सुरवात आहे त्यांची घरात सुद्धा ते सगळ्या गोष्टी करून बाहेरच सांभाळतायात.
ऍक्च्युली म्हणजे जॉब करताय तर जॉब करत करत असताना सुद्धा जर तिचा आठच टायमिंग आहे जॉबच तर ती पहाट पाच उठलेली असते हो आणि म्हणजे बरेच
णारी स्त्रीचा भी खूप स्ट्रगल हो.
खूप आहे उठून सगळं आता ती काम करती म्हणून ते तरी दिसत कि जॉब करते चला आठ वाजता जाते अस तरी पण ही काय घरात राहती घरात राहती ते टोमने वेगळेच
ते टोमने वेगळे मारले जातात पण ती काय करते ती एक दिवस तिने फक्त झोप तेवर नुसत पलंगावर झोपून राहिली एक तास उठली नाही तर तिचं सगळं घर असत दिसत अस्ता व्यस्त दिस्त हे नाही दिसत कोणाला की ती काय करू शकते आणि ज्या दिवशी काम केलेल ते सगळ्यांना दिसेल पाहिजे पन ज्या दिवशी नसेल केले ना तेच कोणाला दिसणार नाही.
दिसत नाही हो कारण की घरातलं बघा सण आहे, वार आहे सणावारापासून स्त्री न सगळं करायचं म्हणजे व सावित्री पौर्णिमा आली तर मग तिनं तयार व्हायचं तिनं घरच आवरायचं तयार व्हायचं वडाला जाऊन यायचं प्लस घरी पुन्हा वापस आल्यानंतर सगळ्यांना जेवायला वाढायचं सगळ्यांसोबत जेवायचं आणि मग नंतर मग राहिलेलं काम अजून वापस चालू होणारच. घरी जरी असलं तरी ते कंटिन्यू मध्ये काम चालूच असत, असं नाही की ते करत नाही,, पण मगऽ तिला बोलललंच जातं,, कि, हि काय घरी राहते, तिला काय माहिती बाहेर कायऽ
काय करू न,, तिला तो, तो मान तिला आज मिळायला पाहिजे. आज जी स्त्री घरात काम करते,, बरोबर,, घरात कामऽ करणारी स्री, बाईला लावू शकत नाही कामातऽ
नाही,
नाही कशी लावेल,, ती कुठं काम करते, ते आम्ही पण करतच होतोऽ तू पण करूच शकते,, काय प्रॉब्लेम नाही,, आणि बरं, कामाला लाज नसते,, मग बाहेर जाऊन त्या बाईने ते धुनं भांडे करायला काय हरकतये,, ते धुनं भांडे, तिला दोन पैसे मिळतऽ घरात बी करायच, बाहेर बी करायचे, घरातल्या कामाला महत्त्वानै पण मग तेच काम बाहेर जाऊन केलं, तर दोन पैसे मिळतील ना तिला,,
तील हो,,, मेन म्हणजे रिस्पेक्ट मिळेल, दोन पैऽ ता ना,, काही ही केलं तर काम करतय ना,, बसून खात नाही तुम्ही, आणि महत्त्वाचं म्हणजे काम करणं हे महत्त्वाचं आहे.
काम करणं महत्त्वाचं य, ती घरात भांडे घासते, हं. घरात भांडे घासते, आणि मग काय बाहेर जाऊन भांडे घ असशील का तू? अरे घरात करायला लाज नाही,, मग बाहेर करायला का लाज.
बरोबर.
काय लाजे का भायर करायला, तिला दोन पैसे मिळत असतील, ती करत असेल ना.
हो हो,, हे हेच, जोऽ तपर्यंत समजणार नाही, तोपर्यंत काहीचऽ तुमच्याशी बोलून छान वाटलं,, थँक यू.
ह,